त्ता काल मी तुम्हाला लवित होतेेतो लागलाच नाही ना.
हा मला पण येत नव्हता मी साधा कॉल लावला लागलो तेव्हा पण लागत नव्हता.
हा तीस आहे ना ते मला वाटलं पाच अन दहा च हे पण तीस ते
हा का
हम्म काल मी तुम्हाला बोलल्याच्या नंतर आ
किती, किती मिनिटाचे आहे?
हा.
ह का.
दहा, दहा मिनटाचे. मी काल तुम्हाला बोल्याच्या नंतर म्हटले नाही का म्हटले आता माये पैसे नाही आले तर करणार नाही मी.
हा
अकाउंट नंबर टाकला ना सांवंगीच ते होऊन गेलं माझं. का आले पैसे मला. हॅलो. हॅलो.
हो.
आवाज नाही ये न का?
ह येतोय.
हा का म्हटलं आले माये पैसे म्हणून करू राहिली मी आता. हा.
हा किती आले पैसेे?
मला का काल आधीेत त्यानी मी अकाउंट खोलल्या खोल्या दोन रुपये टाकले ना तर ते आले. आणि रात्री चौऱ्याहत्तर रुपये आले.
आ पहिले
ते गेले आले आता पोस्ट त्याच्या याच्यात.
हा का.
ये आलेच नाही.
जावुदया येईल.
हे आता याच्या नंतरची येईन ना. हं हं हं नाहीत मी करणारच नव्हते मी तुम्हाला काल बोलले होते कि नाही आई ते असलं म्हणून केला सुटली
हा
ऑनलाईन ऐकतेल ते कॉल
हा
अं ह हा येऊ राहिला ना
ये दाणे टाकत होतो कोंबड्याला
कितीके
हम्म हम्म व्हय आत्ता त सतरा आहे
आ
साधंच
काय म्हणलं
खायला लागत असल म्हणलं लई
हा खायाला हेच वशीला लावायचा आल्का आक्काकडं डायरेक्ट गोण्याच्या गोण्या पुड्याच आणतोय मी त्यांना तांदुळाच्या
हा हा आ का घेऊन जा घेऊन जा मग तुम्हाला लागत असे पण आम्ही काय आणलं नाही
अरे कोणाचा तरी फोन आला मधीच एक मिनिट हा पप्पाचा फोन आला
हा उचला अन कट करू नका ह्यो
बरं बरं हॅलो
झाला कट
हा
हा का त्याच्यात फोन आल्यावर क ह्यो न कट केला पाहिजे तिकडचे आले तर उचलून घ्यायचे चि बोलून घ्यायचं
हा काकाच मिळत नाही गं
नाही
बर आहे मग
व्हॉइस कॉल सारख आहे ते व्हॉट्सएपचा
हा हा, दहा दहा मिनिटाचेे का?
हा आणखीन तुम्हाला चार तीन करण तीन नाहीेतर चार मी सकाळी स्वयंपाक करीत होते का स्वयंपाक करीत होते तसं फोन चालू आहेत मा त्या गणूच्या बाळ ते गणू गणेश भाऊ नाही का अंकुशचे त्यांचे त्यांच्या बायकोला हम्म.
च्या आयला मला येत नाही येईनाच ते नवीन अपडेट
आले पण
मला नाही आहे ना नाही तेवढे ते पैसे ते पण निघाल नाही आता
आ
त्याच्यातले दोन हजार निघाले आणि नऊशे रुपये यायले ना वर ते पण नाही निघना नाही
का
हा नऊशे रुपये एकोणतीसशे रुपये दाखवले आणि ते त्याच्यातले दोन हजार निघाले पहिले
हा हा.
पहीले नवीन ते आणि दहा निघाली निघा म्हणजे ते अकाउंटच घ्या ना नाही
हा. माझे मला ते क्लिअर वईले खात तर मला मेसेज आले पैसे आले म्हणून
मी ते व्हॉट्सअपला टाकलं होत स्क्रीनशॉट ते म्हणे व्हॉट्सअपवर टाका म्हणे स्क्रीनशॉट
हा जे तुमचं आठ सक असत
हा मी त्याच्यावर टाकलं बी
माल काय एकवीसशे बावीस रुपये सगळे पहिल्यापासून आतापर्यंत
हा का आता ते दोन हजार तर गेलेच ना पहिली
ते तुमचे एवढे पैसे येईल म्हणून
हे
कावाळ्यात चाललो बाद लावाला पै पैच चाललो आज कट झाला की काय?
है
ह हे चारा पाणी करण चालू हाय गाईला
हा करा करा काय काय बोलल चालतं त्याच्यात
हा
दोन पाच मिनिटाला बोल चालतं दोन तीन मिनिटाला
त्याच्यात आवाज बी येत नाही असं ना वाट त्याला
हा हो पण आवाज होत नाही त्याच्यात
नाही.
हा.
पण आवाज नाही येत
हा हा.
हम्म.
हा इथं पै पैच चाललो आज गावाळ्यात
हा तिकड रस्ता नाय न जायला गाडी याला बाद लावायला चालले का हा
तुम्ही लावले तुरीचे का कुशीचे लावले
हा
ह का
ओके
हम्म
एकच मिनिट
हा हा ला
दाजी
आजी छोटू अन मी
ठीक आहे का ते रोड लग घचे आहेत ना गाडी मग
पे म्हण जाता म्हणे मधूनच पहि पेमेंटलं चला मी तर लग्न झाल तर येल होती पई पई आता आले
हा
ह
कालव त का्हा कप
कपाशी तूर मक्का गंजे ना
ह झालं पा पाच हजारक्त
बल तर दहा मिनटं दे काय बोला काही समजत नाही त्याच्यावर बी
बोला
टायमिंग दल तेणी मला तर दहा मिनिटे
ह
सकाळी सकाळी तर इ तेे हा ना सकाळी त्या रेखता इला चालू आता कववरभर भिल
आ का
माझे पाच झाल्यावर त्यांनी ते तेनी तीन चार केले
हा ह
आता दुपारा करतील त्या मला दोन
काही बनबलाच चालेल द्यायचंय अच कोमड बोलतात
हम्मम् जेवन चे का
ह
जेवण झालं
नाही नाही करजोव लवकरात जेवण
घरी जायचं एक परत
हा जवात आहे तथोड थांबून चारा पाणी करून नाही नाही त्यांना पैसे द्या नाही त्यांना सांगितलं तुमही पैसे दाता बलं मी
ह का पोर असती न न तला अंकिन,
हा,
ह
एक चुलत भाऊ आहे, आणखीन दोन कानक्षेचे,
ह का,
हा,
हा का,
पैसे दिल नाही त्यांना,
हा, हा
आऐक आता, आखाड वााडत पैसे लागत.
हा,
हम,
आता गावड्याला बांधलं बाहेर
हम् हाता
मध्येच होता गाय ते बाहेरले चिककले ह मज मॅट गेट टाकली त्यांना बसायला मस्त
मला आता आज बादलावर ना झाले तर सकाळी कोणा आला तरी पाटालागन सांगून गेला पैसे भरायला मग ह
आज जाऊन आम्ही दजी आम्ही सकाळी,
ककर जाऊन मग घेऊन जा,
हा दहा वाजता उघडते बँका दहा वाजता,
हा ना,
नऊ मिनिटं झाले बाबा आता,
झाले का?
नाही नऊ मिनिट झाली ना,
नऊ मिनिटं अठ्ठेचाळीस सेकंड,
पण असं फोन येतो ऐको ना मला,
येत ना मध्ये पण हा,
फोन कोण तर करताय मला,
झाली दहा मिनटं करा कटात एक, मी करु का?
हा,
बर
हॅलो!